हॅलो, हा आवाज येतोय.
येतोय मला, अ तुमचा कॉल येतोय बहुतेक, पण मी नाय आता, म्हणजे असं पण नाय की माझे एकशे कॉ एकशे ऐशी मिनीट, अस झाले दाखवत नाहीये. नाय पण, असं पुढे येतंय की, क्लिक मोर गेट टास्क म्हणून पण, ना तिथं नो टास्क अवेलेबल दाखवाय लागलय आता.
म त्यामुळे बहुतेक आता हे संपलं असेल. आता काय कर, ह्याच्यानंतर न तू लावून बघ, म्हणजे तुला मेसेज येईल तिथं वरती, लागायच्या आधीच मेसेज येतो.
हा, तेच ना, तो ऑप्शनच बंद झाला माझा, आता आपण नंबर तिथ डायल करत होतो ना
हा, मग तुझ आते आय एकशे ऐंशी, एकशे सत्तर पर्यंत झालं असेल, आता या दहा मिनिटात मग, त्यांनी बंद करतील सगळं
हा ह हं मग तुमचं आता कसं म्हणजे, ते फोन फ्रेंड टास्क तुम्ही ओपन केलात ना तिथं खाली काय येतं तुम्हाला?
काहीच नाही टास्क संपलेत वगैरे, किंवा पुढं पण गेलं, तरी ते तिथं टास्क त्याच्या इथं ओपन होतय, पण कॉल लागल ना आपण नंबर डायल करतो ना, तिथून कॉल लागत नाही, तिथ डायरेक्ट मेसेज येतोय की, एकशे ऐंशी लिमिट संपलेत.
हा, मला तसं नाही काय ते, मला फक्त असं काही नो टास्क अवेलेबल म्हणून दाखवतय.
मग झाले असेल आता तुझे
हम्म.
ते आता ती सबमिट झाले ना त्यामुळे झाले असेल. पण बहुतेक मग तुला रिसीव्ह होत असतील कॉल कारण तुझ्या एकशे ऐंशी लिमिट जर संपलं नसेल तर तुला रिसीव्ह होऊन त्याच्यातून मिनिट कट होतील मग परत तुझे
मग हो मग आपण पूर्ण पाच करून बघूयात. मग कोणत्या ह्याला म्हणजे सांगते बघूयात रिसिव्ह होते तोपर्यंत
हा तू रिसिव्ह जर होत असेल तर मग रिसिव्ह कर फक्त मग म्हणजे तुझ टाइम लिमिट पण संपेल ना सगळं
हा, तेच ना, एकशे ऐंशी तर करायलाच पाहिजे मग.
हो, आता हे आपल्या कॉलमध्ये समजेल सोड तुला अजून तुझं किती राहिलंय ते
हम्म.
माझे काहीतरी टोटल पन्नास कॉल दिसतात एकूण म्हणजे रिसिव आणि मी केलेले पण
हा रिपोर्ट मध्ये ना मला पण तिथे पन्नासच दिसतय. खाली खाली आहे ना टोटल तुम्हाला हा तिथं मला पण पन्नासच दाखवतय.
काय माहिती मग अजून तुझे कसं काय नाही झाले ते, टाईम लिमिटच कमी असेल मग धरल्याला कमी असेल तो तिथं डॅशबोर्डमध्ये
हम्म. अससेे
काय काय जणांचं कसं झालंय? एकेकांनी पंधरा पंधरा मिनिटं पण बोललेत ना मग त्यांचा टाईम लिमिट कधी कधी आठ आठ वर नऊ वर दहा वर गेलाय मग त्यांचे ते दहा दहा मिनिटाचे कॉल कधी कधी सतरा आणि अठरामध्ये संपले.
दहा दहा मनिटाचे कॉल
पंधरा पंधरा मिनिटावर पण गेलेत त्यांचे
मग ते पंधरा मिनिटं धर म्हणजे तो कॉल धरतात का वेस्ट म्हणून गेला मग
नाही धरात ना तो मग त्याच्यातून तुमच कॉल लिमिट म्हणजे इफेक्टिव्ह स्पीच किती आहे त्याच्यावरून मग त्यांनी काढतात. कि तुम्ही किती? ती इफेक्टिव स्पीच मध्ये तुमचं भाषण किती आहे संवाद किती आहे दोघांचा मग ते जे टाइम लिमट ज इफेक्टिव स्पीच मध दाखवत ना? त्याचे एकशे ऐंशी मिनिट झाले पाहिजेत हे दहा मिनिटं नाही पकडणार आहेत.
हो इफेक्टिव्ह स्पीजचे पकडण्या
हा मग त्याच्यातलं एकशे ऐंशी मिनिट संवाद हवाय तुमचा
पण आता जर मी कॉल करू शकल मला कोणीतरी केला पाहिजे मग माझे लिमिट हे करायला संपायला.
हा मग तेच माझे अजून तुला दोन तीन कॉल तरी होतील अजून जर झाले
बघू त्यात पण नाही चालेल तर मग मला अजून कोणतरी बघावं लागेल मग
हम्म चालेल ना बघ मग म्हणजे तरी मी पण तुला देईन कोणतरी विचारून कोणाला तरी
हा, चालेल.
राहिले असतील, त्यांनी तुला करतील म.
हो.
मग अजून काय होतं तुमच्या कॉलेज, म्हणजे तुझं किती वर्षाचं होतं ते फूडचं?
ते तीन वर्षाची डिग्री होती आमची.
किती नंतर बारावी नंतर का ग्रॅज्युएशन, हा. मग फर्स्ट इयरला, फर्स्ट इयर पासूनच सगळं नवीन शिकवतात? का आ अ म्हणजे पहिला तुम्हाला, आधी त्याची ओळख वगैरे मग नंत
नाही फर्स्ट इयर पासूनच प्रॅक्टिकल सुरू होतात, सेमिस्टरमध्येच. हा.
म्हणजे आमच्या इथं कसं आम्हाला फर्स इयरला पहिला सगळ्या सब्जेक्टची ओळख, की तुम्हाला हे सगळ आयुष्यात नवीन आहे तुम्ही, हे सगळ्या गोष्टी आतापर्यंत पहिलेच नाहीत. या गोष्टी आम्हाला पहिल्या आम्हाला फर्स्ट इयरला शिकवलं. नंतर सेकंड इयरला आमच लॉकडाऊन होत, पण लॉकडाऊन मध्ये लेक्चर तर होत ऑनलाईन, त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यांनी ऑनलाईनच शिकवत होते, की म्हणजे असं एखाद ग्राफ तयार करायच, आणि त्याच्यावरन शिकवायचं, की हे असं आपल्याला हे करायचंय, ते करायचंय, आपली भूमिका इथं अशी आहे. किंवा, म्हणजे पोलिसांच पण काय काय असत ना मध्ये, म त्यांची भूमिका आपल्यासा ती इथं अशी आहे, की आपण त्यांना एवढा सपोर्ट केला पाहिजे, म ते आपल्याला एवढा सपोर्ट करतात, म आपलं पुढं जाईल परत ह्या गोष्टी, म पुढं गेल्या तर काय होत पहिल्यापासूनचा पूर्ण चार्ट की, म्हणजे फर्स्ट स्टेज तुमची काय असेल, की तुम्ही एखादी केस आली की तुच्याकडे तुम्ही काय कराल? म ते ई फायलिंग कसं करायचं वगैरे चालू होत सगळं.
हम्म, म्हणजे आम्हाला कसं अकरावी, बारावीत फक्त तो विषय होता, फूड फूड टेक्नॉलॉजी म्हणून. नंतर न अकरावी बारावीमध्ये नंतर कळलं, की तो एक कोर्स आहे.
हां.
हा, म तो कोर्स, तो कोर्स मी आता अ अक बारावी नंतर एवढे पर्सेंटेज नव्हते म्हणून, मी ती फील्ड सिलेक्ट केली होती.
हा हा, पण मला तर तुझी आयडिया बघून असं वाटते की तू चांगलंच अ
हा, म्हणजे असं नाही वाटत की, काही चुकीचं निवडलं होतं मी
हा, कारण त्याच्यात की ग्रोथ पण आहे, मी आता सध्या आजूबाजूला पण बघते ना काही माझ्या ओळखीचे पण आहेत, किंवा काही आता दिदीचे पण फ्रेंड आहेत, त्यांनी जे आता चालू केलय म्हणजे आमच्या इथे एक फेमस कॅफे आहे आता सध्या, तो दिदी त्यांच्या फ्रेंडनी बनवलेलं आहे, म्हणजे असेच कपल आहेत ते दोघे पण. त्यांनी ते केलंय, आता त्याचीच ब्रँच अजून शेजारीच दुसरी मोठी काढली.
हा, म्हणजे आमच्या पण कस क्लास म्हणजे पोरांनी पंचायत कंप्लीट झाली ना, तस त्यांनी पण छोटासा तसा बिझनेस टाकला, किंवा म्हणजे बऱ्याच जणांनी तसे कॅफेच टाकले. आणि ते अ आता फेमस पण झालेत बऱ्यापैकी, तिथच टाक बारामतीत, क्वालिटी पण चांगलीय त्यांची. तसच काहीतरी करावं म्हणतो आम्ही पण.
झाली माहितीय का लॉकडाऊन पासून काही लोकांच्या आयुष्यात ग्रोथ पण निर्माण का झालीय कारण लोकांनी घरात बसून तेवढा त्यांना वेळच नव्हता आधी की या गोष्टी सर्च करणं किंवा कुठतरी जाऊन आपण काहीतरी खाणं पिणं या गोष्टी की एवढ्या नव्हत्या जेवढ्या आता लॉकडाउन पासून एक नवीनच जीवन तयार झालंय.
हो आणि म म्हणजे आता बरेच असं खूप असं नॉलेज आहे. लोकांना या जनरेशनला पटकन करतात आणि पत पण असं त्यांना हे पण भेटतं प्रॉफिट पण होतंय.
कारण लोकं पण तेवढं नॉलेज घेतायत ना सगळ्या गोष्टी की हा बाबा हा माणूस पुढं चालय तर आपण याला सपोर्ट करावं किंवा या त्या गोष्टी पण आता सध्या थोड्याशा या लॉकडाऊन पासून वाढलेत.
हो टीमवर्क पण तसं लागतं ना त्यात
टीम वर्क जर चांगलं असेल तर पुढं ग्रोथ आहेच मग आपली
हो एकानेच करून कस चालेल
नाही हो आणि तेवढं प्रत्येकानी स्वतःच डेडिकेशन पण दिलं पाहिजे म्हणजे तू एवढं करतयस
मी बघा आता ब्रिट ब्रिटानिया कंपनी माहत असेल
हो माहितीय आहे की
असं ऐकायला किती भारी वाटते पण जेव्हा मी आम्ही काम आल तिथं जॉबला गेलो होतो
हा
काही हायजेनिक नाहीय त्यापासून बिस्किट खायच सोडले मी
बापरे
खूप खूप डेंजर बघितलं मी तर बर्बन बिस्किट तर ल मनात न उतरलं
असं काय होतं तिथं कि ते बर्बनचं बिस्किट वगैरे तुला नकोच वाटतं
ते ब बाकीच तर ठीक आहे बर्बनमध्ये क्रीम असते क्रीम कशी बनत असेल तर हायजिन हँड ग्लोव्स नाही शूज नाही काही नाही
अच्छा हां हां
क्रीम मध्ये असेच हात घालत होते ते
ते नको ना जे हायजेनिक आपल्याला म्हणजे आपण खातो एखादी गोष्ट त्याच्यासोबत तरी तुम्ही तशी अनहेल्दी गोष्टी करू नकात त्याच्यासोबत
ब्रिटानिया ऐकायलाच किती क्वालिटी अशी वाटते ना पण त्या दिवशी कळला आम्हाला गेलो तेव्हा
अशा गोष्टी काही तिथे समोर आपण ज्यावेेळेस बघत नाही तोपर्यंत आपल्याला खरंच कळत नाही
नाही कळत
आता ते पाणीपुरीच पण म्हणतात कि पाणीपुरीच्या त्या पुऱ्या पण काहीतरी ते पायाने
हो नाही बघेत म्हणजे सगळेच करतात की नाही असं माहत नाही पण मी आमण आमच्या इकडं आम्ही रूम भाड्याने देतो ना असे भाडेकरांना तर मग तिथ आले होते आमच्या इथं राहिला पाणीपुरीवाले
हा हा
स्वतःहून अस तडवलेलं नाही पण ते असे कपडे न घालता असे ते मांड्यांवर हे करत होते पुऱ्या बनवत होते.
ते नको वाटतं ते शेवटी तुम्ही लोकांना खायला घाल
मग बाकीचे किती जरी हायजेनिक मध्ये बन असे बनवत असतील आणि आपण असं आधीच बघितलंय तर ते हायजीन असलेलं पण कसं खाऊ वाटल.
आपला विश्वास पण बसायला पाहिजे ना की हे हायजेनिकच आहे. किंवा काय असं,
तेच ना, आणि त्यात पाणीपुरीचा विषय म्हणल्याव
मुलींच्या सगळ्यात फेवरेट
तेच ना
आणि तेच आता लॉकडाऊन पासून या सगळ्या गोष्टी एक एक बाहेर येत आहेत ना, की तुम्ही हे खाताय. हे चांगलं नाहीये मग तुम्ही घरातच बनवा ह्याची जी घरात वाढली आहे ना? कि ही गोष्ट तुम्ही बाहेर कााताय त नका खाऊ खाऊ नका ती खाऊ नका ह्याच्यामुळे लोक जास्त करून स्वय पाक पण स्तःच्या स्वतः घरात पण जास्त बनवाय लागलेत.
हो ते एक बरं झालंय तसं.
पण बाहेर पण एवढं नको असं भेसळ नको एवढी.
हो ना.
काही का आता काही ना बनवताच असंही नाही ना आता पण. बाहेर जातात काही जॉबला वगैरे. त्यांचं कस हम्म.
चालेल मग तर मी बघते करून.
हो हो चालेल.
अजून एक दहा मिनिटांनी बघते ह.
हा चालेल चाले
हो चालेल चल बाय.
बाय.